हॅलो.
हॅलो.
हा बोला.
हा जरा तोंडाला आज बोलाली झाली ज.
हो का गोड जास्त खाल्लेलं दिसतय.
गोड जास्त खलनाय बोलून बोलून तोंड आले.
एवढं जास्त बोलता का तुम्ही.
हम्म.
शिक्षक आहे का तुम्ही?
शिक्षक नाही हे.
हम्म.
बोलाय ची आवड हाय.
हो का.
हम्म.
हा. चांगलं हे ना मग.
तुमच्या कुकरची शिट्टी व्हाय लया वाटतय.
आणखी काय?
काय नाही गोड आच्या बाळाला छोट्या छोट्या. जेवायला चालूयात. नाही नाही छोट बाळ आमचं आहे ना, तो खीर खातो. गव्हाचे.
हा त्याला ही गोष्ट सांगा की खिर कुनि खाल्ली मांजरान खाल्ल मांजर कुठं गेलं दिल्लीला.
ते मला नाही माहित ओ तुम्ही सांगसाल का?
गोष्ट.
ह. काशाची ओ.
आता बरं कशाची सांगू गोष्ट कुठल्या विषयावर सांगू माहित आहे का? अ. गणपतीची सांगतो मी.
गणपतीची गोष्ट सांगताय का?
हा गणपती म्हणजे. आपण संकष्टी दिवशी आपण चंद्राला. आरती करतो. ववाळतो आधी चंद्रत चीआरती करतोय हे माहतीय का तुम्हाला?
हो माहित आहे ना, मी मवाय.
हा मग ते का का म्हणून करतात ते माहितीय का.
नाही हो.
हा म्हणजे चंद्राय ना अ.
माहीते ते थोड्याफार नाही माहिती ये.
हा म्हणजे अंम्म. उंदरावर म उंदिर हे गणपतीचं वाहन हाय ना.
हा हा.
मग ते गणपती अं कसं उंदरावर बसून चाललेले ये. फिरायला वनात आणि मग ते उंदीर कशाला तर भितो आणि भिल्यानंतर तो उंदीर पळायला लागला खाऊन उड्या जोरात मारायला लागतो मग त्या उंदराच्या पाठीवर पाठीवर बसलेले गणेशजी खाली पडतात मग तेव्हा तिथं कोणीच नसतं फक्त असतो तो आकाशातला चंद्र
चंद्र
हा
हा
म तो आकाशातला चंद्र ते बघून हसायला लागतो
हा
कसा पडला गणपती कसा पडला, असा म्हणतो असतो
जातोय
आणि मग शाप दे देतोय उंदिर म ह गणपती चंद्राला शाप देतोय
चल धूऊन येऊया हा चल
शाप दिल्यावर नंतर मग शाप म्हणून मग चंद्र माफी मागतोय गणपतीला
हा
आणि मग त्या सापाचा उशाप म्हणून अ असं वर दान देतात ते दर संकष्टीला तुझी पहिला आरती करून मग माझी आरती करते असं उत्साप देतात चंद्राला
चंद्राला गणपती बापा क्षाप देतात का?
हूअ
हा हो म्हणून संकष्टी साजरे केले जाते का
हां
तो चतुर्थीचा दिवस असेल
हा हा अस नग महिन्यात सहा महिन्यात नाही एकदा अंगणारारकी असते
हो एक एक वर्ष येत नाही ना अंगारकी संकष्टी
हा एक एक वर्ष येत पण नाही आणि आधी आणि एक वर्ष आली तर तीन वेळा येते सलग
हो का
हम्म
या वर्षी किती वेळा आली होती मग
ह्या वर्षी बहुते एक तीन वेळा म्हणजे हे वर्षी अजून सुरू आहे ना
हा
म आता दोन बहुतेक झाली अंगारकी
हा हा
म्हणजे सुरुवातीला जानेवारी मध्ये का फेब्रुवारी मध्ये झाले
हा
आणि नंतर मे मध्ये एक एप्रिल मध्ये एक झाली
हम हं
असे आहे
हो हो
तुम्ही आ डिसेंबर वगैरे साजरा करता की नाही
नाही मला नाही आवडत्या गोष्टीमध्ये
का बर
आपलं. नव वर्ष हे एप्रिलच्या गुढीपाडव्याला सुरू होते ना
हम
ट्रेडिशनल झालं इंग्लिश झालं एकतीस डिसेंबर वगैरे
हयू
त्याच्यामध्ये रस नाहीय मला
हम पण सगळ्यां बरोबर मजा म ते करायलाच पाहिजे ना स्वागत सगळे करतात तेव्हा करायलाच पाहिजे ना नवीन वर्षाचं
हो एकत तला गोड वगर गोड पदार्थ बनवून करतो ना आम्ही तसं
हयू
हम
पण लोक सह रात्री बारा नंतर दुसरा दिवस किंवा दुसरा तारीख लागते म्हणंत ते ते सेेमर साजरा करतात
हो हो हो
हम तुमचं लक्षण आहे का माझं बोलण्याकडे
नवीन गोष्टी आहेत ना तुम्ही सांगताय त्या गोष्टी मी ऐकते हो हो म्हणते तो मला मी
अ जरा मोबाईल जवळदार ना मग
कानालाच लावलेला आहे मोबाईल
हं
मुलगा जरा दमवतोय ना आमचा बर झोपलेला नाही आहे तो
हा
त्यासाठी तो रडतोय आता लवकर झोपतो ना दुपारी नाही झोपला की
त्याला मग जरा घराच्या बाहेर झोपवता का रात्रभर मग दुसऱ्या दिवशी तो आपल्या मनान झोपेल ना
नाही तस झुकणार नाही तो रडेल ना त्याला मम्मा लागते
हं
मम्मा लागते त्याला जवळ
हां हां म्माच बाय आहे का तो मग
हो मम्माच भय मम्मा त्याला रागवते पण डॅडीच बय नाही त मम्माच भय
हां हां
खेळणे वगैरे त्याला काय खेळायला येत का नाही म्हणून
हो भरपूर आहेत खेळणे पण खेळणार कोण त्याच्यानं
हम् मग तुम्ही ओल्या हळदीचं लोणचं कसं बनवता
ओल्या हळदीच का हळद आम्ही पहिले पाण्यात टाकून ते व्यवस्थित पुसून घेतो धुवून पुसून घेतो त्यानंतर त्याचे छोटे छोटे काप बनवून घेतो
हा.
हा तिचे.
हम्म.
ओल्या हात नी, हो साल काढायची ना त्याची.
हम्म.
साग काढून छोटे-छोटे काप बनवून घ्यायचे. आणि त्यानंतर मग त्याला अ थोडी साखर, लाल तिखट
हम्म.
जास्त गोड हवा असेल तर जास्त गोड टाकायचं.
हा.
साखर टाकायची त्याच्यामध्ये. हा हा आणि त्यानंतर थोडं लिंबू आपला लिंबू असतात र तो लिंबू पिळायचा किंवा लिंबूच्या फोडी टाकायचा.
हम्म हम्म.
हे असं करायचं.
हम्म.
मग ते मोरायला किती दिवस लागत.
ते तसच जरी सुरुवातीपासून खाल्लं तरी छान लागत.
हम्म.
मोरायला तशे. एक महिनाभर लागत की महिनाभरात छान मुरत.
पण मग ते साखरच वगैरे पाणी झालेलं असतं ना त्यात.
हो साखर विरघळतेना तेवढ्यात.
मग त्याला दुसर फोडणी वगैरे टाकायच नाही का? दुसरी फोडणी जिरे, मोरी.
नाही आम्ही ते नाही टाकत ओ, एखाद्या मसाल्याच्या पुढेच घातले तर घालायची. हा ज्याची, बा की काय नाही झालं काम.
कारण बाकीच्या लोणच्याला कसा आपण हळद, मीठ लावून मरवू शकतोय.
हा.
पण हळदीलाच कशी हळद लावायची.
हो हळद नाही लावायची त्याला कशी हळद लावायची. तुम्ही काय बनवता? लोणचं
अ मिरचीच बनवतो, गाजराच बनवतो.
हो कारल्याच पण छान लागत ना पो
होय.
अ हा आवडीन खाता.
आणखी मिरचीच असतना ते चिरून घ्यायची मिरची. छोट्या-छोट्या तुकड्या. आणि मिरचीचे छोटे-छोटे तुकड करून अ ठेवायचं ते तसं.
हा.
त्याला मीठ लावायचं.
हा.
आणि लिंबू पिळायचा त्यात.
हह.
आणखी तेल पाहिजे असले आपल्याला तर तेल घालायचं कच्चच. किंवा कडवून थंड करून घालायचं. आणि आपलं जवस असत ना जवळस.
हा.
जवस भाजून तेच पावडर. करून घ्यायची बरडी बरडी.
हम.
आणि ते त्यामध्ये घालायचं मिरचीच्या लोण मिरचीच्या तुकड्यामध्ये.